हॅलो हां बोला
माजे आला
काही नाही बसल्या
हो गणी
हम्म
हो का
काय नाही ना
कस करा गेली
हा मी गोव्याला गेलते
बत मते नाही सांगितल्या लसतेवर जाणार आहे म्हणा सांगितलं लस च जाणार आहे म्हणून कुठ कुठं गेलेला आणि कोणकण
आम्ही आमची फॅमिली गेलतो आम्ही आमची फॅमिली आणि काकाची फॅमली गेतो
हां
जन तर
हा जानु तेनी पण होते
हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म
आणि तिथं नाही म्हणजे गॅसच संपला भ आम्ही जिथे हॉटेलमध्ये घेतलो ना तिथे गॅसच संपला
मग मग सार जेवला प सार केली त्याने
मग तिथं आणि तिथं गॅसचा लही प्रॉब्लेम झालाय
हम् महाग पण झाला आता आम्ही चुलीवर जेवण करतो
हा आमच्यात आमच्यात नाही आमच्यात आहे गॅस
र करतेर चुलीवर मस्त
हा त्याच्यामुळ गॅसची बचत पण होता
जास्त बचत प न होता आणि सुरुवात आधी खायला मिळाल नाही आता तरी खायला मिळते
हो आणि का
बातमी वाचली काल आलेली मुसलमानचे एक पोरगा होता त्याने मराठीची पोरगी पळवून घेऊन गेला होघ सांग आलं म्हणजे हा मुलांचा आ
तुझे काय थॉट आहेत फॅमिली प्लॅनिंग बद्दल.
फॅमिली प्लॅनिंग माझ, हम दो हमारे दो. परत दोन च्या वरती काय नको, कारण त्यांच शिक्षण परत त्यांच खाणं पिणं महाग झालंय
महागाई वाढत
ह् एक, एक जरी असलं तरी बासय, कारण एक असलं तरी त्याला सगळं देता येतय, त्याला शिक्षण चांगलं देता येतय, हॉस्पिटल मध्ये काहीतरी त्याला झालं तरी का त्यामुळे अस खर्च पण करता येतय, ड्रेस पण घेत येतय त्याला आवडतय ते. एकटाच असलेलं बरं. आणि काय नाहीे तुझी काय प्लॅनिंगय?
मी पहिला सेट होणार, देन त्याच्यानंतरन प्लॅन करणार. पहिला सेटच होणार. की आपण आपल्या बरो वर त्यांची पण जबाबदारी घेता आली पाहिजे.
ह म्ह जे माझ ते द्यायला पाहिजे. आता
हम्, जे आपल्याला भेटलं ना ते तर देता आलं पाहिजे.
आणि काय?
प्लॅन केल
आमच्यात आमच्यात नॉनव्हेजा
तुला
आ
येतय की, येेतय की.
ह
कसं करती?
आम्ही अंम हा म्हणजे फस्ट आम्ही हे केलंय, बिर्याणी करतोय आम्ही आता, चिकन, चिकनवर आ दही, चिकन धुवन घ्यायचं, मग त्याच्यानंतर म दही पुन्हा त्याच्यावर हळद गरम मसाला, चिक कन मसाला, चिकन मसाला घालायचा. स्टेटमेंट की तेल असता नस्ते अ चिकन फ्राय करून त्यातॳ कुकर पॅक करून घ्यायचा
राईस धुऊन घ्यायचा आपल्या